हॅलो, ऐकू येत काय?
हा, याले की.
काय, करलाव?
काय नाही बघ. स्वयंपाक जरा. नाष्टा काय तर. भूक लागली म्हणायला आर्यन.
मी पण जरा आत्ता खाल्लो बघा. लो कॉलेजसन आत्ता.
हम्म.
भुक लागलता मला पण. मग चहा ते झालं, का नाही? चहा.
चहा तेन आता करणार बघ. तुझा चहा.
माझं नाही. कॉलेजेसन सकाळी नुसतं, एक चपाती खाऊन गेलतो. भूक लागलती. जरा असचं, भात आणि आमटी आत्ता. तेवढंच लाईट खाल्लं जरासंच. तुमचं? म्हणजे एक्झामसाठी, हॉलतिकीट देणार होती का? आज.
हम्, हम्.
मग हॉल तिकीट आणायला गेलतो. हम्, हॉल तिकीट घेऊन आलो. एक्झाम हाईत कि, सतरा तारीखला. काही स्टडी नाही अजून.
का, गं.
ते संध्याकाळचं स्वयंपाक. ते सगळं लोड होते ओ. कस, हे अभ्यास करू क अभ्यास करू? का, स्वयंपाक करू? असं होते. लई कटाळा येत संध्याकाळचं.
स्वयंपाक असं कामाच तेन लोड असल कि तेच अभ्यास.
होयच ते मिळत नाही एक्झाम पोर पण. त्यात त्यांना पण करून घालायलाच लावीन.
हो हेतचकी. होय मुलाना तर काहीतरी करून घालायला पाहिजे, तेच काहीतरी जरा लाइटली कराव म्हणालोय तर भूक लागली म्हणालाय त्यो आर्यन.
हं हं!
बघू ग जरा काय तर करतो आता. हो आता तेच कायतरी करून दयायला पाहिजे त्याला.
होय अजून स्वयंपाकला उशीरा होते तुम्हाला.
होय स्वयंपाकला वेळ नंतर
हा!
नंतर करतोय शेतताना सातला केले की सात आठ पर्यंत होतोय स्वयंपाक-
हो का म्हणजे आता चालू करणार करून.
हू!
सगळ आवरणार मग जरजो. पोर हेत दोनी पोरांचा अभ्यास घ्या लागतय.
व्हयं मुलांचा तर अभ्यास घ्यायला लागतय.
मग त्यांच नही एकट्याला क्लासला जाऊन सोडून आलोय. मग आता काय सहा वाजता त्याला घेऊन यायचं जाऊन.
हू!
म एकटा तरी येतो सहा वाजताच येतो एकटा.
हूं हूं हूं!
त्यो आलत नही भुकलागली त्याला जेवण लागतय. तिथन भुकलाले भुकलाले बोलूनच येतोय त्यो.
हूं!
त्याच्यासाठी तर लवकर स्वयंपाक करायला लागते मला.
हूं मं!
आणि काय ब्लऊज नाही जरा तब्येत जरा बिघली मग. म्हणून नाही शिवलं आज.
शिवलं नाही व्हयं.
हूं हाय हाय सोड गोळी खाल्लो जरा सकाळी.
कटाळा येतेय हो कसं होते सांगा, कसं होते सांगा. कटाळते रोजच करून करून. करून किती करा
दररोज करायच त्यात जाळी यान भरायचे असत्यात.
हूं!
त्यात आन ते आणि हाय कंटाळा येतोय, घरातलं काम जाळी.
ह आणि तुम्ही ब्लाऊज पन शिवतात.
ब्लाऊज आने जाळी तेन भराय म्हटल पन लयी वैताग येतंय लोड होतय सगळं.
होय होय सोडा.
हूं! कॉलेज ला काय ते हेना जातेस का तू? बस ना?
नाही गाडीन जात की आता एक डायरेक्ट गाडी घेऊन गेलतो.
हम्म, हम्म.
रोजच कॉलेज असते नाही द व्हाचल करजी लावतो गाडी. त्यांच्या कॉलेज पाशी मग तिथनं बसन जातो आणि एक्झाम अस काहीत लईस इम्पॉर्टंट असलं तरी गाडीनी जातो.
हा हा.
नाही तर लि हे होते व अ चाळीस हाय की होईय इथनं. जाताना चाळीस, येतना चाळीस येत ऐंशी किलोमीटर
अग..
लई लॉंग होते आणि सगळं मान दुखते, हात दुखतात
काय करायचं?
लई देऊते म्हणता ना गाडी तिथं लावतो. मग जातो एक, दोन, तीन दिवस घेऊन गेलो कंटिन्यू गाडीट लय त्रास झाला माझ मान, हात आम्ही म्हणतो की सोप ते मी म्हणतो बाप येईना त्यात चला, चला चलावर पण पहिलाच मी आठवीला असताना शिक, शिकलोतो. आमचं ते होय आमची आहे ना तिकड गाडी माहेर कड. तिथ असल्यामुळे आमचा मामा मला शिकूलाता पहिलाच.
हम्म, हम्म, हम्म.
मग लैय दिस झालं घ्यायचं, घ्यायचं, घ्यायचं बोलतस आहे एककाचं काही काम निघत चले पोरांचं, माझं, तस, अस फायनली शेवटला काय होते होछ दे म्हंटलं.
हम्म.
घेऊन टाकलं एकदाच.
हो बरं झालं की, काय करतेस? त्रास होतोय सोडखरा काय करते जऊन नाही? गाडीं दररोज प्रवास चांगला वाटला निघ
आणि बसन कसं व्हायचं सांगा मला? संध्याकाळी आले तर सहा एकीकड सात वाजायचं.
हम्म, हम्म, हम्म.
आता, नाही आता दोन, तीन वाजे पर्यंत घरातच बसन का सांगा मी ना लवकर येतु तो इचल कर तिला आलग नाही कुठल्या गाड्या, गाड्याच नाही तिथं. शोरुम ला तिथन मला उशीर व्हायच.
हम्म, हम्म, हम्म.
चुडूला पण गाडी करायला पाहिज अजून ही. दोन एक्स्ट्रा खर म्हणजे, तुम्ही कुठ होय शेवडूला नाहीत. तुम्ही कुठं पण यायच तरी इचकधी लडा आला बस स्टँडवर ठेवल सगळ्या बसेस अस शेवडूूनची बसे असत सगळी तेच सांगतात. लांब गावस नाहीऊ शकता अघ घेतले तर शोडून जाऊ शकत नाही आम्ही. एवढं हे असते इथ.
हम्म.
आणि काय?
मग निकू ह्याला निकूलचा तिकडे झाल्यास काय?
हो इचल करंचीलाच की श्रद्धा दोघांना मग तिकडेच घातले गेता.
दोघांना बी तिकडं झाल्यास वय हे कितीविला आहे?
मोठा तिसरी ला विकू आहे तिसरी ला मग नाही. ती का आता तो एल के जी परत बसलोय हो त्याला.
का गं
काय डोक्यात त्याच्यात जाईना किती पण शिकवलं थर कायच जाई ना म्हंटलं ते मॅडम काय म्हंटली मग त्याला काहीच बेसिक माहीत नाही मग तुम्ही उगंच पुढं घालत-घालत गेल तर काय उपयोग पण होणार नाही पैशे पण जाणार सगळं वेस्ट आमचं.
होयत की.
त्यापेक्षा जर काय तर शिकू दे जरा तर शिकलं म्हणजे पुढं घा घालायला काय हरकत नाही. म्हणतना म आणि काही केलं एल केजी ला स्पर्ध बसलोय त्याला.
होय बरं झालं गे.
हम्म आर्यन कितविला आहे मग आता करते क्लासला पुन्हा. नववीला आहे का?
हम्म.
ह्याला क्लासला पण घाठलं. काकली क्लासला भरते तशच त्यासाठीच मला कसं होते कॉलेजेस सालक नाही स्वयंपाक तेच्यामुळे त्याला अभ्यास घ्यायला मला होत नाही नाही. आणि ते मॅडम कसं करते काय अभ्यास दिला ते फोटो मारून तिला सेंड करतो मी.
हम्म हम्म.
मग ते अभ्यास घेत्या मग जास्त स्टडी सगळं घेऊन पाठवून देता.
होय.
हम्म हम्म तसं होता.
हम्म हम्म चालतय की बरं झालं गे घातलीस. हम्म बरं झालं घातलंस म्हटलं गं.
होय होय हा.
चाल ठेवू काय? .